हॅलो बोल बोल. काय नाही फोन बगत बसलेलो.
हम्म. मी पण कार्याऐप वर नवीन टास्क आलय ना तो करत बसलेलो म, तुला आलाय की नाही?
. होय मला पण आलाय मी अजून सुरुवातच नाही केली जर.
अगं कर कधी करणार म तो टास्क कम्प्लीट केल्याशिवाय मग पुढचा टास्क कसं येणार ना तुला.
हम्म आता करणार आहे मी.
करायचं ते काय वाचून तरी करायचं हाय. गेटेक शब्द या अवघड आहेत गं. खरं काय करायचं काय ना होच आहे ते काय नी निवांत.
मग कॉलेज कसं शुरू आहे?
कॉलेज आता माझं डिग्री झालं ना माझं झालेय आता एम ए ला ऍडमिशन टाकायचं कोल्हापूरला बघूया.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
म
मग काय होय केलं आता फोडणीचा भातचं आहे केलो.
कसा केलीस?
हा म्हणजे सोपा आहे अ माहिती कुकरमध्ये तेल आणि काय ते तूप घालायचं आणि नंतर तेल आणि तूप
दोन्ही पण एकचं घातलं तरी चालत नई?
नाही मी तसच करते भारी लागते.
तुला आवडतय असं की काय छान लागते म्हणजे दोन्ही
छा छान लागतय ते माझ्या मोठ्या बहिनी ला पण आवडते तसं आणि मला पण तसच आवडते नी.
हाम म्हणजे तूप घातल्यानंतर जरा छान वाट ते ना ते खायला पण वास वगैरे ते छान हम्म हा.
मग तेल तूप घालायचं आणि नंतर कणी ते गरम कराय चा मग जिरा घालायचा मग जरा घालून कांदा हे प परतून घ्यायचा मग नंतर खडे मसाले टाक कायचं हिंग टाकायचं मग ते जरा मि मिडियम गॅस मिडियम करून परतून घ्यायचा ते पण मग नंतर क नी काय
भातं
भात नाही अ बटाटे बटाटे कापून लहान-लहान तुकडे करून ते घालायचे ते झाल्यावर मग तेच नं ते पण अजमेरा परतून घ्यायचं म नंतर मिरची पण मिरची आणि आला लसूणचा पेस ते पण घालायच ते पण परतून घेऊन क नी नंतर थोडा भू शिजा शिजून द्या सम म नंतर हम्म पाणी घालायचं म भिजलेला तांदूळ हे की नी आणि भिजायला ठेवायचं दोन मिंट म नंतर ते पाणी काढायचं म नंतर अ ब कुकरमध्ये घालायचं तसचं बिना पाणी नका ताम ते पण जरा परतून घेऊन नंतर एक दोन्स मींटान पाणी घालायचं मग तेला कोथिंबीर वरनं घालायचं आणि मीठ घालायचं आणि कुकरला लावून द्यायचं झालं भात.
उम खिचडी भात म्हणजे काय?
खिचडी नाही ते फोडणीचा भातच ते महाराष् महाराष्ट्रमध्ये तसं
हा हा म्हणजे त्यालाच खिचडी भात बोलतात. अगं फोडणी भात कशाला बोलतात माहिती काय आता तुझा भात शिळा उरला रात्री चा बरोबर हाय.
हम्म.
तर म्हणजे तू फक्त त्याच्यात कांदा टमॅ जर तुला जर टमॅटो पाहिजे असेल तर टमॅ टो म्हण आणि वेगवेगळे मसाले हेच्यात नी मिठ मिरचीचा पण करू शकतेस तू. असा खरडा घालून पण करू शकतेस. परत जिरा राईस पण करू शकतीस तू त्याला बोलतात फोटणीचा भात. जे कुकर वगैरे चांगलं असते ना ते. हा म त्याला बोलतात किचडी भात.
हम्म आमची मम्मी आमची मम्मी फोडणी जवळ ज म भात म्हणत्या म्हणून मी पण तसचं म्हणतय.
तेच गं फ म्हणजे तसं पण बोलतात. पण म्हणजे आम आमच्या इथे तरी असचं आहे की फोडणीचा भात म्हणजे कुठला रात्री म्हणजे गं रात रात्री वगैरे शिळा राह ते बघ आपण एक एकदा वेळेस खात पण नाय एक एकदा तसचं ठेवतो तर त्याला बोलतात छेळा भात. आणि म ते न आपण फोडणी वगैरे घालून तसं हम्म मी पण घरात एकदम जसं भात आ म्हणजे तेचा आणि वेगवेगळे पण पदार्थ ते कोरियनमध्ये आलेय बघ काहीतरी अ रा . अं काहीतरी हाय मला पण माहित नाही. अ ते फक्त क नी ते अं मॅश करून घ्याय चं आणि मेन . हा नई ते नायी. मॅश करून घेतलीस का नी त्याचा थोडं बॉईल करायचा त्याला पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये केलस क नी त्याला हेच फो हे मारायची फोडणी मारायची त्याला कसली माहिती काय अ अं ते मिरचीचा हे असते तरी कोळतात पिझ्झावर म आपण टाकतो ना अ रेड चिली आणि अम कोणता तरी प पिझ्झा मसाला असतोय ना तो टाकायचा म ते टाक प्लेस ना म ते अ बॉईल केलेला असते क नी घेऊन ते अं जरासा पाणी सगळं पूर्ण त्याचं आटते ना मग ते बॉईल केलेला अ हेज्यात का पातेलात म्हणजे कशात पण बाउल मध्ये वगैरे घ्यायचं ते आणि बाऊलमध्ये ते त्याला ती फोडणी मारायची खूप छान लागते. ते कोरियन लोकं तुला आवडतात काय
होय
आवडतं मी पण के ड्रामा वगैरे बघत बसतो.
कोण निळ पण
होय
होय के ड्रामा, सी ड्रामा, जे ड्रामा सगळं बघतय मी.
मला फक्त के ड्रामाच माहिती आहे बाई इतकं नाही माहितीे मला सी ड्रामा वगैरे तय पण मी के ड्रामा
के ड्रामा, जे ड्रामा, पी ड्रामा, टी ड्रामा लय काय-काय आहे.
म्हणजे वेगवेगळं असतं काय म्हणजे?
होय म्हणजे के ड्रामा म्हणजे कोरियन, सी ड्रामा म्हणजे चायनीज जे ड्रामा म्हणजे जापनीज, पी ड्रामा म्हणजे फिलिप कंस ड्रामा आणि टी म्हणजे थायलंड ड्रामा.
आ म मग तू त्यांच्या भाषेतलं बघतेस काय डबिंग केलेलं म्हण जे हिंदीमध्ये डबिंग केलेलं असतं ते.
च्या भाषेतलंच बघतय सर्वा.
मला नाही गं कळत तुला समजते?
होय
म्हण म्हणजे तुला बोलता येतं काय?
तेवढा बो अख य कोरियन येवढी बोलतायेत नी चायनीज येतंय जास्त पण नाही खरं. आ आणि दूसरीचं फिलिम आं.
तरी तू काय बोलू शकतेस?
म म्हणजे असं हॅलो, बाय, जीवलीस का असं तसं आपण तसं रोजचं विचार
जेवलीस काय? . म्हणजे काय वेगळं वाटतंय नेमकं?
म्हणजे ए आता आता कन्नडची भाषा असते ब जरा-जरा तशीच कोरियन भाषेमध्ये आहे ती.
होय काय मग आवडते वाट तय बाई कोरियन म्हंटल्यावर खुशच झालीस.
ह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
ते फक्त म्हणजे बोलायला मला एवढं जमत नी खरं समजतय सगळं त्यांनी बोललेलं.
नाही या गं पण म्हणजे मला पण मला आवडत नव्हतं पहिले मला माहितीच नव्हतं की हे के ड्रामा वगैरे काहीतरी अस तय असं मी अकॅडमीला जायचो ना म्हणजे ग्रंथालयात वगैरे जायचो अभ्यासा कायला तेव्हा आम्ही अभ्यास करायचो आणि एक मैत्रीण माझी ती के ड्रामा कोरियन ड्रामा बघायची त्या गं आणि ती कोणा चा लक्ष नसायचं फोन असं घ्यायची खाली आणि बघत बसायची तिची ती हेडफोन वगैरे घालून. आणि मग एखाद्या वेळेस काय झालं म्हणजे जे आमचे सर आहेत ना तिथले मेन, त्यांनी असंच फेऱ्या मारत, फेऱ्या मारत बघायला लागलेले म्हणजे कोण काय करतय, कोण कुठला अभ्यास वगैरे करतोय. आणि ते ड्रामा बघत बसलेली.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
मग जरा म सर बोललोय काय बघतेस अभ्यास करायला येत नाही काय असं तसं बोललय त्यांना ना मी म्हणटलो मला पण दाखव हे नेमकं काय हाय आणि ती मध्येच बघत होते ती डबिंग केलेला बघत नव्हती आणि मग तिनी दाखवली. एकदा बघितलं मी, ते एकदा तवापासून बघितलंय ना तेव्हापासून मी रोज बघते अग ते रोज न चुकता. माझ एक असे एपिसोड डाउनलोड केलेले आहेत माझ्या फोनमध्ये, पण मी डबिंग केलेलं बघते हा ते. मला कोरेन वगैरे काय समजायला तरी पाहिजेत ना म्हणजे जे बघतोय ते.
ते इंग्लिशमध्ये येईल की खाली ते कॅप्शन हे निवडायचं मग.
इंग्लिश कोुणाला येतंय इंग्लिश युट्यूबला नाही इ म्हणजे असं एवढं नाही ग येत आणि काय बोलतील मग एवढं नाही जमत ना आपल्याला. मग ते ह्याच्यावर बघतोय ग मी ते आता कोणता ऍप आहे ना अ कोणत तरी हाय मला पण ते ब्ल्यूमध्ये असतंय बघ मला नाव नाही आठ वत हाय त्याच. हा. हा त्याच्यावर बघतोय. त्याच्यावर डा उनलोड होतंय ना, मी युट्यूबलाच पहिला बघायचो. मग नंतर तर ते युट्यूब हा गे म्हणजे चालू केल्यानंतर
ट्रामाज येत नाही.
हा मग मी ते तिकडंच बघायला चालू केलं, मग ते तिथं बरोबर दिसतय. पण आणि स्पीड पण कमी जास्त वगैरे करता येत्या. त्या व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित करता येते ना त्यामुळं मग तिथं बघतोय मी.
हम्म.
काय करायचं मग तिनं तेव्हापासून मी बघायला लागलोय की नई रोज मी एकेक असं पहिला मला तिनं दाखवलं नंतर मग तरी पण कनई मी पंधरा तसच ड्राम हा बघून काढलाय. अ स्पीडमध्ये ठेवलंल थोडं आणि बघून काढलंय मी दोन अब अ अ दोन तीन तासाच ड्रामा.
मी एका दिवसात किती पन्नास तरी पन्नास, छप्पन तरी एपी. चट सापडतोय.
मी पण अग मधी तसच करत होतो पहिला म्हणजे जेव्हा मला जे मी त्या अक्षरशः अकॅडमीला जायचंच बंद झालत माझं.
एवढं मी दिवस रात्र तेच बघालतो मी आणि नंतर नंतर जरा म्हंटलं बंद करूया आता बास लई झालं. पण दिवसातनं एखांदा दोन वेळा तेवढंच सतत चालू आहे माझं. नाही तर मी पण तुझ्या सारखीच सार पण मला आवडते बघायला. मी सकाळी उठल्या उठल्या पहिला फोन घेऊन तेच चालू असते माझ्या फोनला.
मग ते झाल्यानंतरन मग सगळी काम पुढची नाही तर नाही.
उठायचंच नाही जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत.
हम्म.
असं करायचं मग काय करायचं आता. आयुष्यात त्याचा एक पार्ट झाला असं
ठीक आहे. ठेऊ काय?
हा, हा ठेव.
हा.